हॅलो, हॅलो, हॅलो.
हॅलो.
हा येतो का आवाज?
हा, अला बघा.
हा बोला, काय आवरल? चहा
चहा झाला बघा.
हा हा, होय आणि घरी सगळे आहेत. पाऊस आहे त्यामुळे कोण बाहेर जात नाही त्यामुळे जरा आणि लवकरच तेच की, आणि या वातावरणामुळे जरा चहा, काय तर खाऊ वाटतं.
होय, होय संध्याकाय आली की आणि काय तर, कायता कर कायता कर होते. मुलांच तर असतयच काय तर कर, काय तर कर, असं.
चहा बरोबर आणि काय तर अगोदर पाहिजेेतच. वेगवेगळं पाहिजेेत काय तर त्यामुळ करायला लागतेय. मग आता का शाळेतून आल चहा आता मी आता ही शाळेतून आल्या की चालू करतात ना, काय तर दे, मग आता रव्याची भजी कर
होय होय, काय तर, हा कशाची भ?
ह रव्याची.
कशा
रव्याची हा, रवा एका रवा अगोदर एक कने, दहा मिनिटं जरी भिजत घातला तरी पण चालतोय.
हम् हम, दही घालायचं त्या मध्ये.
नाही- नाही तसच, तसच घालायचं नाही दही वगैरे काही घालायचं नाही. तसच भिजत घालायचं. आणि नंतर किने मिक्सरला थोडं फिरवायचं, मिक्सरला आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, बारीक मिरची, मीठ अं परत थोडासा सोडा टाकायचा खायचा.
हम् हम्,
आणि हे पूर्ण टाकून कीनी अ, सगळ एकजीव करून घ्यायचं मिश्रण. आणि नंतर आपण मग तेल ठेवून कढईत मग हा तळायची, भजी तळतोय हा
चांगले होतात?
बघ होय होय छान होतात. बघा तुम्ही करून ट्राय, नव ट्राय करून बघा म्हटलं.
हो हो हो हो, आणि ते रव्याचे फड्ड, रव्याचे आपे हा रव्याचे आपे पण होतात. पण त्यामध्ये दही घालावं लागतं. हे सेम प्रोसिजर पण फक्त दही घालाव लागत.
हा, चटणी वगैरे करायला लागत नाही. झटपट होणारा पदार्थ म्हणायचं. आणि काय- काय वेळेला खोबरं शिल्लक असतय फ्रीज मध्ये असं नसते ना. मुलांना, त्या मुलां ब जरा बारीक कांदा चिरून घात- -लं की मग बरं पडतंय.
व्हयं कांदा मिरची घातल्या तर कोथमीर घातलं तर छान होतय.
होय, तेच की,
हम्म हम् हम्, आणि काय म्हणताय? आज काय करणार मग? आज कशाची भजी करणार? मी सकाळी तिला ब्रेडचे हे करून दिले, ब्रेडचे पकोडे. म्हणजे बटाटा उकडून बटाटा उकडून त्यामध्येच कांदा, मिर ची सगळं घालायचं ह ते ब्रेड थोडं पाण्यात घालून नरम होतात ना ते बाबूचे ते हे काढून घ्यायचे त्याचे हा तेच काढायचं काट. आणि आतमधले असं ते थोडं पाण्यामध्ये डीप केलं ना थोडं हे होतं ते अ मऊ होत म हा म बटाट्याचे असे रोल करून त्यामध्ये घालायचे आणि दुमडायचे ते दुमडून तळा
हो तळायचे हा म्हणजे, रोल सारखं छान होत असेल ते?
हा रोल सारखं ते आता हे आलेत ना चिझ पकोडे वगैरे असतातना तसे त्यामध्ये चीज घातलं तरी पण चालतय.
नव्ह मुलांना द्यायला डब्यामध्ये शनिवारी हाफ डे असतोय ना हाफ डे असतोय कायतरी वेगळं करून द्यायला.
हम् तेच आता हे मुलं न साधं घेऊन जात नाही आपल्यासारखं भाजी चपाती घेऊन जात नाहीत.
होय आणि चपाती भाजी रोज रोज मग चपाती भाजी
हम्म कंटाळतात मग पराठे घेऊन जाते माझी मुलगी मग, काय देऊ अस होतय ना मग आपण काय बटाटा नाही तर बटाटे पराठा, कोबी पराठा ते सगळे पराठेच घऊन जाते भाजी चपाती नॉर्मल नाहीच भेंडी चपाती एकच.
होय जास्त आवडतंय वाटत तिला भेंडी मग?
सगळ्यात जास्त नाही ते आमच्याकड आमच्या कडं हे असते म्हणजे चटणी चपाती असते नुसत चटणी चपातीमध्ये घालून रोल करून चपाती करून द्यायचं.
होय पण कसली चटणी म्हणजे साधी आपली काय
आपली आपली साधी आपण आम्ही तर हे वापरतो बुक्का च वापरतो. बुक्काच वापरतो लाल तिखट.
हा हा बुका मग ते हा हा हा मग ते च पातीला
चपाती थोडं लाटायचं त्यामध्ये घालायचं हा चपाती लावायचं त्यामध्ये तेल, मीठ, अद्रक लसूण पेस्ट असलं तर पण घालायचं त्यामध्ये ते लावून चारी बाबून दुमडून मग चपाती कराायची तेल लावून शेकायचं छान होत.
म्हणजे डायरेक्ट पिटामध्येच ते सगळं हे च हे घालून लाटायचे पीठ, हा.
म्हणजे मळलेल्या पीठामध्ये,
हा तेच की मळलेल्या पिठामध्ये. हा म्हणजे चपातीचं पीठ मळताना सगळं त्यामध्ये टाकायचं. हम् हम्म हम्म
मळून झालं की आपण गो गोळे करतो ना चपाती लाटताना नॉर्मल गोळे घेताना तुम्ही ते घ्या
हा हा हा ते घेतल्यानंतर, हॅलो हॅलो हॅलो
लाटायचं.
हा हा हा. जरा रेंज मध्ये या, आवाज तुमचा येईना झालाय. हॅलो. हॅलो. हॅलो.